हॅलो
हॅलो, हा आवाज येतोय मला तुमचा. अध के जी दे्या ना हा काही नाही मार्केट ला आलीय, आमच्याकडे रात्री भरत मार्केट. कशाला, भाजी घ्यायला आलीय हो.
भाजी घ्यायला, काय भाजी घेतली?
आता निंबू घेतलं, तीस हा तीस चे अर्धा मिळाले ते निंबू. निंबू घेतले, गावची इकडची हिरवे कलर चे असता, हो बोल मी फ्री आहे.
फ्री आहे का, मी तेच म्हटलं की बोलायला टाइम आहे की नाही आता. मार्केट मध्ये काय काय आहे मग?
आता भरपूर काही आहे. रात्र झाली तरी पण काही दुकानं बंद नाही झाले. आता टोमॅटो घेतले. कडीपत्ता आ फ्लावर, मका अ अजून काय घेतलं, मिरच्या आंबे घ्यायचे अजून, ते तिकडे आहे आंबे. आंबे बघा हम्म. भरपूर काही आहे.
हा जेवण बाकी असेल म्हटलं?
नाही जेवण झालं. हा, जेवण हा हम्म, गाजर काय किलो दिले? हा. काय म्हणता तुमचं जेवण झालं? तीस रुपये किलो.
हो झालं.
हा. हो खराब आहे पण, नाही ते- आमच्याकडे नाही हे गाजर कोणते असतात सीझनचे गाजर नसतात हे गाजर चे ऑरेंज कलर चे असतात. म आम्ही सीझनला ते खातो लाल कलरचे आणि मग बाकी वेळेस हेऑरेंज कलरचे खातो. हा.
हा पण ते, ते चांगले लागत नसते. ति गजार आता जर
बाकी काय बोलला काही आवाज नाही आला मला तुझा. हॅलो इकडून जायचं, हॅलो कितने का दिया? चालीस का हे
हॅलो हॅलो, कैसे दिया? हॅलो हॅलो हॅलो आवाज नाही येत आहे, नाही कॉल चालू आहे मला आवाज येत तोय, आता येतोय आवाज. तेव्हा आवाज नव्हत येत हो आवाज मध्ये येत नव्हता.
बाजारामध्ये काय एकटे?
अ भरपूर काय आता धान्य आहे मा बाजारामध्ये, आता हरभरे ते हरभरी विचारते मी हरभरे म्हणजे कोणते सुकेवाले भिजत घालतात ते. काय भावये?
हा हा
असशी रुपये आधा किलो दे दे ना हा ते भिजत घालतेया आणि आम्ही त्याला मोड आणतो आणि मग मोड आलेले धान्य खातो विटामिन बी ट्वेल्व वगैरे असं वाढत त्याच्याने हं.
हा, चांगलं आहे. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण भिजत घालू शकतो. आणि खाऊ शकतो.
हो आम्ही भिजत घालतो अ काय?
आवडता का म्हटलं तसे तुम्हाला?
हो आवडतात ना मग. मी सारखी भिजत घालते हम्म भिजत घालत असतेच. त्याला मोड येतात तीन चार दिवस चांगले मोठे मोठे मोड येऊ देते. आणि मग त्याची उसळ करते किंवा मग तरर भाजून खातो आम्ही.
हो
ह असं खातो हो. अ काय बोलला?
सकाळी काय स्वयंपाक केला होता?
अ सकाळी काय केलेलं मसूरची भाजी केली होती. मसूरचे अ आखी म आख्या मसुर त्याला पण तसच भुजत घात ले होते मोड आणून मोड आणलं आणि मग ते खाल्लं. मग शरीरासाठी चांगलं असतं. मोड आणलेलं धान्य हो. मोड आणून खाल्लं घेतलं मग ते खाल्लं.
हो त्याच्यासाठी घेते. आता हरभरे संपले होते, मग आता हरभरे घेते, मार्केटमध्ये आहे विकायला तर.
हो.
हा.
आता घरी जायला खूप वेळ होईल अजून?
हा त वेळ तर होईल, पण मग काय जेवण वगैरे झालंय. हा नाही काही वेळ नाही होणार आता होत आलंय आता जाऊ.
हा उद्या सुट्टीच आहे अशी पण हा. उद्या आरामच.
हो आराम. नाही नाही बाहेर नाही, आता ही शीता अ म्हणजे अ नाही तशी काही हे नाही कुठे नाही जायचं घरीच आहे. सध्या तर ऑनलाईन कामं मिळालीयत मग आम इथेच काम कर
असं.
हम्म.
अ फ्रेंड आहे का ती? तुम्ही नाव घेतलं ते? हो हो असं.
हम्म, तर मग ती कशी ती न आम्ही सोबतच जातो. कामाला म हा त्याच्यामुळे तेच हो. बाकी तुमच्या इथे काय मोड आलेले धान्य खातात की नाही मग?
अं मोड आलेले काय फक्त मटकीच असते आमच्याकडे.
अच्छा हा. अच्छा मटकी फक्त?
हो.
हां हां अच्छा.
अजून असं आमच्याकडे चालू चालू जे म्हणजे
हो ते तर आहे, गावाला तर मिळूनच जातं. तसं आमच्या इथे पण सगळं मिळून जातं, आमचं पण गावच आहे. मिळून जातं सगळं आमच्या इथे, तसं काही प्रॉब्लेम नाही, सगळं मिळून जातं. पण थोडं महागच असतं आमच्या इथे खूप.
हा बर.
हो बाकी? तुम्ही पण तुमच्या पोरांना सगळं मोड आलेलं धान्य वगैरे देत जा खायला.
हो मोड आलेलं धान्याचं हे करत जावं.
हो मोड आलेलं धान्य तुम्ही पण खायचं, पोरांना पण द्यायचं.
हो असं.
हा. मार्केट खूप महाग आहे, काय मिळतो का?
मुळा
नाही नाही मुळा नाही मिळत आमच्याकडे म्हणजे तो अजून सीझनला येईल आता तर सध्या नाही आहे नाही नाही ह्या दिवस ला नाही मिळत.
हा.
हम्म.
म इकडे
बाकी तुमच्याकडे काय शेतामध्ये पेरणी वगैरे
पेरणीच मी म्हणजे शेतात जातो पण म्हणजे एवढं कोणी पेरणी तर आता अलग अलग आहे कोणी काही कोणी काही पेरत. प्रत्येकाचा अलग अलग विषय असतो. ज्याच्या म्हणजे शेड्युल
हा हा बरोबर. हम्म आमच्या इथे तर तुमच्याकडे तांदूळ पेरतात, आम्ही तांदूळ पेरलाय. पण पाऊसच
असं आहे का हा.
हम्म पाऊस नाहीे तर सगळा गोंधळ झालाय. पाऊस आला की मग होईल चांगलं मग
आमच्याकडे जास्त शेती केळीचीच होते बाग लावतात.
हा अच्छा चांगलं आहे मग आमच्या इथे तांदळाची तुम्हाला कधी तांदूळ लागला तर सांगा आमच्या इथला बीना पोलिशचा तांदूळ असतो.
असा.
हो मग तो बिना पॉलिश चा तांदूळ खाण चांगला असतो फक्त तो दिसायला काळा दिसतो पण मग तो चांगला असतो खाण्यात जो पांढरा दिसतो तो दिसायला त्याला पॉलिश केलेली असते.
हा.
हम्म.
अच्छा झाला ब तुमचा बजार कि अजून म्हणजे मार्केटच फिरताय अजून. हो बाकी बरं आहे.
हो तेच शेताचीच निगा. आता आता काय आता झालंय आता अ एक द अर्ध्या मिनिटात निघू आम्ही इथून म्हणजे तस आता धरलाच आहे रस्ता जाऊ आता देवळाचं कस बराच वेळ झाला ना मग आता निघतो आहे.
चालेल चालेल.
बरं वाटलं तुमच्याशी बोलून. कालची घ्या शेताची पण निगा राथा राखा. पाणी वगैरे भरा विहिरीचं त्याला जरा लक्ष द्या शेताकडे. अच्छा नही
हा मी दुसऱ्यांच्या शेतात जातो नाही तन हा असे का
अच्छा, हो हो चला मग ठेवते. हां हो हो.